हा आवाज येतोय का?
हो येतोय की, बोल.
हा. काय चाललेय?
नाही तेच तुझ्याच फोनची वाट बघत होते, फोन करणार होतीस ना तू.
हो, हो, हो आज मी की नाइ अ दिवाळीय की नाई आपली त्याच्या संदर्भात बोलणारय जरा आपली दिवाळी जी य की नी प्रकाशाचा आणि आनंदाचा सणय बग्त
हा.
आता या सणाबद्दल काय बोलायचं? आणि दिवाळी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं? पणत्याची रांग येते फराळाचा मस्तपैकी वास. घमघमाट फटाक्यांचा आवाज आणि सगळीकड आनंदी आनंद सगळी खुश असतात लहान मुलं मोठी माणसं आणि हा सन म्हणजे काय फक्त सुट्टी नाही तर आपल्या मनातला अंधार दूर करून प्रकाश पसरायचा दिवस असतेत दिवाळीचा.
हा, हो बरो
दिवाळी म्हणजे काय? तर आपण दिवाळीला दीपावली पण म्हणत असतो. दीप अधिक आवली
हा.
म्हणजे काय माहिती का दिव्यांची रांग.
हा.
आणि तुला माहतीच असेल हा सण चार पाच दिवस चालतो ते.
हो, आपण ते रांगोळी वगैरे काढतो ना.
सगळ्यात पहिला दिवस अ अस त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये लक्ष्मी
गाईचे पूजा कर
हा गायचं काय म्हणतात त्याला? वसुबारस. वसुबारस अस म्हणतात ना पहिल्या दिवशी असतं ते आणि पाच दिवसां पैकी जास्त महत्वाच असतं ते लक्ष्मीपूजनाचा दिवस महत्त्वाचा मानला जातो ना?
हो.
हम्म त्या दिवशी असं म्हणतात की अ श्रीराम जे आहे ते चौदा वर्षांचा वनवास अयोध्येत परत आली होते, त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी घरात, घरात दिवे लावले होते. आणि तेव्हापासून हा प्रकाशाचा मग सन सुरू झाला. आणि दिवाळी आता अ येणार म्हटली की आपली सणाची तयारी कशी सुरू होती आठ पंधरा दिवस त्याची तयारी करायला लागतो आपण फराळाच बाजार विकत आणायचं सगळं साहित्य, घराची साफसफ काय करायची घराची साफसफाई करायची
ते नरक चतुर्थीच महत्त्व माहिती ना? नरक चतुर्थी तेच नरक चतुर्थी ते नरकासुराला मारलेलं.
हा, हा, हा आणि ते कण केचा दिवा कधी लावते
यम द दा दीप दान
हा ते पण म्हणजे दिवाळीच्या दरम्यानच कधी तर असतय ना?
हो, दिवाळीतच असतय की. ते एके चार पाच दिवसात ते वाचत आहे. ते यम दीपदान. करायचं असते. हम् त्यांना सुरानी
हा.
सांगितलेलं. ते मेल्यानंतर सगळ्यांनी लवकर उठून आंघोळ करायची, म्हणून ते लवकर लवकर उठून अंघोळ करतात. तर असं समजल, की सगळ्यांनी उठून त्या दिवशी अंघोळच केली पाहिजे.
हा हा ह दिवाळी येणार म्हनल की घराची साफसफाई करता तात रंग, रंगोटी करते, नंतर नवीन कपडे, पडदे,
कोणकोण जरा, आकाशकंदील अस हातानी तयार करतात.
हो हाताने पण बनवतात बाजारात तर सगळे दुकानं अशी जे भरले असतात. गच्चं, झेंडूच्या फुलांचे हार काय, आकाशकंदील काय, पणत्या अ अगदी सजावट चे, जे जे काही साहित्य असते, त्याने दुकानं पूर्ण भरून जातात. आणि दिवाळीच्या दरम्यान, तर आप आपल्या आई, आजी जास्त त्यांच पूर्ण दिवस स्वयंपाकघरातच जातोय. अगदी मुक्काम केल्यासारखेच. कधीतरी बाहेर पडायचं त्यातन, त्याच्यामध्ये आपल्याला फराळामध्ये आपण, चकल्या, लाडू, किती प्रकारचे असतात. करंजा, शंकरपाळी, चिवडा, नुसत आपल्याला नाव जरी काढलं तरी तोंडाल पाणी सुटतय, हाय कि नाय.
हु हु.
लाडू आणि किती प्रकारचे असतात. बुंदीचा, रव्या चा आणि कोणत असते बेस णाचा हम्म.
ते आपण आधी-मध्ये पण पदार्थ करतो. पण दिवाळीच अशी आहे की, सण तीत तेव्हा सगळेच पदार्थ एकदम करतो.
होय होय होय.
हम्म. ते पाच दिवस आपल्याला ते दिवाळीचा आनंद मिळतो. त्यातला पहिल्या दिवसामध्ये वसूबारस असते. ते त्यादिवशी काय करतात तर गायआनी वासरांची पूजा करतेत. कारण आपल्या संस्कृतीमध्ये गाईचं पण खूप महत्त्वाचं आहेे ते. मान दे ला गतो हम्. नंतर दुसरा दिवस असतो, ते धन त्रयदशीचा असतोय. धनत्रयोदशी असते.
हा धन -त्रयोदशी बरोबर आहे. आणि नंतर नरक चतुर्थी.
हा बरोबर त्या धनत्रयोदशी च्या दिवशी काय असतं तर नविन भांडे, सोनं, चांदी याची खरेदी करायची पद्धत असते.. आणि' धन्वंतरी देव' जे आहे त्याची पूजा करायची असते.
हम.
हम्म आणि नंतर असती' नरक चतुर्दशी' पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करायच, उठनं लावून गरम पाण्याने आंघोळ केले की सगळं आळस निघून जातोय आपल्याला ते उठणं लावायचं तेल लावायचं लहानपणी आपल्याला आई करायची ना
हो ते आणि थंडीमध्ये पण त्याचं तेल लावायचं महत्त्व आहे ना ते
हो आणि कृष्ण आणि नरकासुराच वध केला होता म्हणून हा दिवस साजरा केला जातो नरकच
हो अंग फुटू नये म्हणून तेल लावायचं ते वैज्ञानिक कारण पण आहे ना त्याला
नंतर लक्ष्मीपूजन असतो. हा आपल्या दिवाळीला खूप महत्त्वाचा दिवस असतो संध्याकाळी दारात रांगोळी पणत्या देवी येणार लक्ष्मी येणार म्हणून सगळी सजावट केलेली असते. त्या दिवशी देवीची गणपती ची आणि कुबेराची पण पूजा केली जाते. हा बताशे लाया आणि व्यापारी लोक जे असतेत ते हिशोबाच्या व्हया आणतात. त्या दिवशी त्यांचं पूजन करतात हा वही पूजन. परत फराळ फटाके असतात. आणि पाचवा दिवस जो असतो तो अ पाडवा किंवा भाऊबीज असते दोन असतात म्हणजे वेगळं असतं. पाडवा वेगळा असतो आणि भाउबीज असती.
पाडव्याला नवऱ्याला ओवाळायचं असते आणि मग प्रत्येक नात्याचं महत्त्व त्यात
हम् नवऱ्याला बायकोन ओवाळायचं असतं आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळायचं असतय.
हा
मग नवरा आणि भाऊ ते आपल्या बायकोला बहिणीला भेटवस्तू देतात. आणि हे दिवस जे असतात ते नाती घट्ट करायचे दिवस असत्यात.
हम्म
हम आणि दिवाळी हा फक्त काही गोडदोड खाण्यापुरत नाही तर आपल्याला खूप काही शिकवतो. म्हणजे काय? तर वाईटावर चांगल्याचा विजय. अंधारावर प्रकाशाचा विजय. असं दिवाळीतून आपल्याला
हम् शिकवण मीळते.
हा शिकवन मिळती आपल्या मनातला राग द्वेष आळस अंधार असं दूर करून माणुसकीचा आपल्याला हं अस म्हणजे नातघट्ट करायला आपल्याला दिवाळीच सण उपयोगी पडतोय. हम्म आणि आता ती फटाक्यांमुळे आता खूप प्रदूषण व्हायला लागलंय खरं. त्यामुळे जरा आता दिवळीत आपण थोडस हे करायला पाहिजे. जागरूक राहायला पाहिजे कि हा फटटाके कमी वाज वायचे, किवा मग कमी धुराचे किंवा कमी आवाजचे किंवा नाही वाजवले तरी चालतात फक्त पणत्या लावायच्या. दिव्यांची दिवाळी करायची. असं आहे ना फक्त आनंद महत्वाचा ह्याच्यात कि काय केलं, म्हणजे फटाके उडवले, म्हणजेच आनंद मिळत, असं काही नाही.
हम्म, बरोबर.
हम्म, आणि दिवाळी म्हणजे काय, सगळे पै पाहुणे कपडे येतात. सगळ्यांच्या भेटी गाठी होतात. अं, भाऊबीजीच्या निमित्तानं बहीण भावाकडे जाते. मामाचं गाव असते, आत्याचं घर असते, सगळे मित्रपरिवार आप
सगळ्या कोण आजोळी येतय.
हो ना, आणि लहान मुलं किल्ले बनवतात. त्याच्यामुळ.
खेळायला मिळते, सुट्टी मिळते, खेळायला मिळते. आनंदी आनंद सगळीकडे.
हो. आणि मग रात्री बसून ते आकाश दिव्यांनी आकाश कंदील किंवा पणत्या लावलेला खूप प्रसन्न मनोहरी दृश्य असत ते.
हा.
आणि त्रिपुरारी पौर्णिमेलासुद्धा. पूर्ण नदीवर वगैरे कुठल्या कोणत्या कोणत्या ठिकाणी. दिव्यांनी पूर्ण नदीघाट उजळलेला असते खूप सुंदर मनोहरी चित्र दिसते ते.
हम्म
हम्म. आणि मग आपल्याला त्यामुळे दिवाळीमध्ये फराळाची मेजवानी मिळते आईच्या हाताच सगळ गरम-गरम करंजी ताजी ताजी. नंतर तुपातल अनारसा शंकर पाडे तपातली असशी खूप मजा येते खायला.
लाडू चिवडा आणि ते डबे भरता भरत आता मग आपल्याला धावपळ केवढी होती. सगळे यांचे डबे आले की काढायचे मग त्यात आपलं ते चव भरायची आपली चविचे भरायचे फराळ.
बायकांची जरा जास्तच ह्याच्यामध्ये. धावपळ होती किंवा दगदग पण होती त्यांची पण.
मग त्यांची चव आपल्याला मिळते आपली त्यांना द्यायची चव हे आपल्यात खूप रूल आहे.
हा म्हणजे दिवाळी. म्हणजे नस एक सण आहे तर ती एक भावना आहे आपल्या घराला मनाला आणि नाताला. उजळनारी. आणि सगळ्यांसाठी मग ती आनंदाची सुरक्षित असली की खूप छान वाटत ना मग ती
सगळे मिळून फराळ करतात
हो सगळेजण. एकत्र येतात गप्पा गोष्टी होतात जुन्या आठवणी उजळतात.
ते ना.
हो ना मग अशा प्रकारे दिवाळी
सगळ्या मैत्रिणी. मित्र सगळे बोलवतात फराळाल.
हा चालेल मग.
चालेल ओके ठीक आहे हां बाय.